हॅलो,
आता तुम्ही फोन लावला का उशी शिरसाले रिंग होतेय हो येतो येतोय
तता
बोल आहे बरा म्हणण्यासारखं पण आता जरा थोडं सीझन चेंज झाला ना पाऊस कधी पण पडतोय ऊन कधी पण पडत, त त्याच्यामुळे जरा सर्दी झाली मला नेहमी होतय तो प्रॉब्लेम त्याच्यावरती काय केलं. पाहिजे हे डोक्यात चालूच असतं कायम सारखं सारखं तरी डॉक्टरकडे जाता येत नाही बरोबर ना
होय ये पावसात. पावसात भिजू नको कॉलेजला वगैरे जाताना छत्रीचा वापर करतोस की नाही
हो करतोय फक्त मधी थोडं अंतर कापावं लागतं गाडीवरून फॉर एक्झाम्पल आता मित्राच्या गाडीवरून बसून मी काही अंतर पार करतो. त्या अंतरातच थोडा पाऊस लागला कधीतरी ते भिजलं जातं मग त्याच्यामुळेच. मला थोडासा त्रास होतो बाकी काय नाही.
होय मग काय औषध वगैरे घेतलस
औषध म्हणजे काय आता ती दोन रुपयाची गोळी मिळते तीच आणि काय सर्दी म्हटल्यानंतर न तीच गोळी खातात सगळेजण काय म्हणतात त्याला.
कसं होतंय आता सर्दी झाली की नाही. आयुर्वेदिक सुद्धा औषध करायचं घरातल्या घरात वाफारा घ्यायचा किंवा म जेव ताना नाही का दोन तीन दिवस असं सकाळ दुपार जेवताना कच्च लसूण खायचं जेणेकरून कफ होत नाही सर्दीमुळे झालेला छातीतला कफ बाहेर पडतो. आयुर्वेदिक सुुद्धा गोष्टी करू शकतोय आपण किंवा वाफारा घ्यायचा एखादं बाम वगैरे त्याच्यात टाकू. हंण गरम राहायचं हंम,
आता मी सांगायचं म्हणजे या सगळ्या गोष्टी मला अ खूप जणांनी सांगितल तुम्ही सुद्धा सांगितलात आता आणि मी ही गोष्ट करतोय सुद्धा पण काय? काही वेळेला होता का माहित आहे का की सर्दी माझी जाती निघून पण मेन विष. छे काय आहे पावसाळा सर्दी सीझन बदलणं, या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण मला एक परमानट त्रास आहे तो म्हणजे उष्णतेचा काय होत माहित आहे का? आता तुम्ही जसं की सगळ्या उपायामध्ये एक सांगितलं की कच्च लसूून खाल्लं पाहिजे जेल पण होत काय माहित आहे का कच्च लसूणे माझी उष्णता थोडीशी वाढते. उष्णतेचा त्रास होतो मला म्हणजे अ जसं की तोंड येणं म्हणंताआपल्याला तिखट खाऊ खाता येत नाही त्याच्याबद्दल काही उपाय असतात का की ते लगेच कमी व्हावं
मी तुला मध्यंतरी पण कॉलवर सांगितलं होतं बहुतेक जे तोंड येण्याचा प्रकार तू सांगतोस की नाही मी तुला सांगितलं होतं की दात दा साठी वेगळी पेस्ट वापर स्वतः साठी तरी निदान सेनसोडाईनचं रॅपिड म्हणून येतं अ त्याचे रिझल्टस छान आहेत. परत तोंडाचा असं उग्रवास म्हणतो आपण ते सुद्धा येत नाही. छान वाटत फ्रेश वाटतं दिवसभर त्याने ब्रश केल्यानंतर.
हो बरोबर हो तुमचं बरोबर आहे पण काही काही वेळेला आता तुम्ही सांगितलेला उपाय तर मी नक्की करेनच पण हा जो प्रॉब्लेम आहे तो खूपच मला असा त्रास देतो, म्हणून मी तो हायलाईट केला बाकी की सर्दी आता आहेच सीझन बदलले की थोडी थोडी होतेच त्याच्यामुंळ कायच करता येत नाहीये. मग तुमच तुम्हाना काय वाटतं की तुम्हाना पण होत असेल कदाचित. सीझन वगैरे बदलला की सर्दी म्हणा किंवा-
सर्दी ताप आणि कणकणी ह्या गोष्टी शक्यतो जास्तच नाहीच आहेत माझ्या ह्याला कारण झालं म्हणलं की मी लगेच काहीतरी आयुर्वेदिक करून मोकळी होते. त्यामुळ मेडिसिन घेणं किंवा काय घेणं ह्या गोष्टीचा विचार पण मी नकोच वाटते ते मेडिकल आणि मेडिसिन.
हो आणि आप - आपल्याला अ शरीर आपल्याला निर्देशन देत ना कि समजा आपण- आजारी पडत आहोत ही गोष्ट आपल्याला कधी कधी जाणवते, अशी वाईब येते आपल्याला कि अ म्हणजे मी जर का आत्ता काही खाल्लं नाही पोट भरून- आणि मी जर का आता आराम केला नाही या स्टेजला, तर, मला पुढे जाऊन ही गोष्ट त्रास देऊ शकते कि मला अचानक ताप वगैरे येऊ शकतो. त्या टायमालाच आपण केलं पाहिजे होय ना?
दोन दिवस पूर्ण आराम करायचं आमचे वडील मला नेहमी सांगतात त्रास होतोय ना रेस्ट करणे सगळ्यात बेस्ट उपाय एकच आहे त्याच्यावरती. हेल्दी राहण्याचा उपाय तोच की वेळेवर जेवणे, वेळेवर चांगला आहार घेणे.
हो आणि त्याच्यामध्ये मी एक ऍड करायचं म्हणतोय- ते म्हणजे अ आपण, सर्दी झाल्यानंतर न अ काही वेळेला होतं काय की- आपल्याला कणकणसद्धा येते त्याच्यामुळं आपण- अ आयुर्वेदिक उपाय करतानाच झोप वगैरे जास्त घेतली ना- त्याचं प्रॉब्लेम जो असतो तो तो ओवर्हकम होतो इतकं त्याचा त्रास होत नाही आपल्याला मग. म्हणतात ना कि अ खाल्लं पाहिजे.
पूर्ण पाहिजे, आहार पूर्ण पाहिजे, हेल्दी आहार पाहिजे. ताप सर्दी कणकणीमध्ये ताकाचं सेवन, दही, ताक. जास्त नाही खाल्लं पाहिजे तापामध्ये दूध नाही खाल्लं पाहिजे. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी सुद्धा पाळल्या तरी भरपूर फायदा होतोय. आणि आता कसं होतय पाऊस पण कंटिन्यू एकसारखा नाहीये. चार दिवस पडतोय चार दिवस ऊन पडतय त्यामुंळ वातावरणातला हा बदल. शरीरावर घातकच ठरतोय प्रत्येक ठिकाणी असं मला वाटतय.
हो ना, आता तुम्हीच बघत आहात की पाऊस पडतो. आणि गेला तर दोन, दोन दिवस पाऊस दिसतच नाही मधीच वातावरण होतं की आता पाऊस पडेल, आणि नंतर प आणि मी अ घरातून बाहेर पड तो की कडक उन आहे आता आणि- थोडस अंतर चाललं की परत आणि अंधार होतो. आणि कधी कधी पाऊस पडतो हेच कारण आहे की मला- आता सर्दी झाली आहे. बाकी त्याच्या पाठीमाग कोणता अस कारण नाहीये.
हम् हम् हम् हम् पाण्यातला बदल पण त्याच्यावर इफेक्ट करतो घरातूनच पाण्याची बॉटल न्यायची आपण बाहेर जाताना. आणि शक्य तो प्रवास टाळायचा लांबचा प्रवास करायचा काजी फक्त कॉलेज आणि घर घर आणि कॉलेज घरातून जाताना. पाण्याची बॉ ल घ्यायची जरी संपली तरी छोटी का होईना दहा रुपयाची बिसलरीच घ्याय कारण कॉलेजमध्ये नाही. का कधी टाकी धुतात कधी नाही कधी लिक्विड वगैरे त्याच्यात ऍड केलेलं असेल नसेल त्यामुळं आपण आपल्या तब्येतीची कोणत्या पद्धतीन काळजी घेऊ शकतो. तो त्याचा पुरेपूर विचार करून पाऊल टाकायचं
हो आणि आता तुम्ही म्हणत आहात की शाळेतल्या किंवा कॉलेजमधल्या पाण्याची आपल्याला गॅरंटी नसते. कि ते कसं आहे वगैरे पण एक गोष्ट आहे की आता रोजच्या रोज नळाला येणारं पाणी सुद्धा काही वेळेला आमच्या घरी वापरलं जायचं पण पावसाळा आल्यापासून पाणी का एका वेळेला काय होत. आहे की थोडं गढूळ असं येत आहे त्याच्यामुळं ही गोष्ट पण महत्त्वाची झालीय की आता फिल्टरचं पाणी नेहमी पिणं कंपल्सरी होत चाललेला आहे. म्हणजे फिल्टरच पाणीच पिलं पाहिजे हे प्रत्येक घरात आता आमच्या एरियामध्ये तर हेच चालू आहे. की फिल्टरचं पाणी पिणं जास्त लोक प्रेफर करत आहेत.
हम् हम् हम् बरोबर आहे पण काही ठिकाणी परिस्थितीनुसार होत नाही काही जणांना मग त्याच्यावर एकच उपाय आहे की दोन दिवस पाणी आधीच भरून ठेवायचं कि बाबा आपल्याला हे वापरायचं आहे. दोन दिवसानंतर परत ते पाणी गाळून घ्यायचं उळून नाही जमलं. तर मग त्याच्या तुरटी फिरवायची जेणेकरून गाळ खाली बसेल. आणि मग त्यानंतर ते पाणी पिण्यासाठी वापरायचं त्याच्यावर हा एक उपाय आपण करू शकतो घरातल्या घरात
हो तुमचं बरोबर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की गरम केलेलं पाणी कोणीच पितच नाही. त्याच्यामुळं तुम्ही बाकीचे जे उपाय सांगितले ते जास्त अ उपयोगी आहेत पण उकळलेलं पाणी तर जसं की आपल्याला माहितच आहे. उकळलेलं पाणी तर गळ्यातून सुद्धा खाली उतरत नाही. ते प्यायलाच नको नकोसं वाटतं.
त्याची चव पूर्ण बदलून जाते.
हो आणि त्याच्यामुळेच आजार पण नको वाटत की चुकून जरी मला तापला डॉक्टर हात पहिला उपाय सांगतील की वातावरण खराब आहे. आणि तुम्ही गरम पाणी पिलं पाहिजे. जे नकोस हो हा त्याच्यामुळे आपण टाळत असतो की मी आजारी नाही पडायला पाहिजे आता माझ्या केस मध्ये असंच झालेलं आहे त्याच्यामुळे सर्दी लवकर आटोक्यात यावी यासाठी माझे प्रयत्न चालूच आहेत त्यामुळे मी तुम्हाना काही दोन उपाय तुमच्याकडे असतील तर तुम्ही मला सुचवा असं माझं मत म्हणणं होतं तुम्ही जे दोन तीन उपाय मला सांगितले. अ खूप चांगले सांगितले आणि आता मी त्याची सुद्धा काळजी घेईन त्यामुळेळ मला मदत झाली. या गोष्टीची
आणि कसं हो आपण आंघोळ वगैरे केल्यानंतर आता महिलांचे वेगळे पण मुलांचे कसं आता रोज डोकत होत. धुतात काही मुलं मग एक दिवसठ डोकं धुवायचं किंवा धुतल्यानंतर केस पूर्ण कोरडे झालेत. की नाही हे चेक करायच आणि शक्यतो पावसाळ्यात रेगुलर डोक्याला तेल वगैरे लावायचं नाही जेणेकरून धुराळा परत बसेल किंवा काय होईल मग परत रोज हेअर वॉश केलं पाहिजे ह्या छोट्या छोट्या टिप्स जरी वापरल्या तरी सुद्धा भरपूर फायदा होतोय त्याचा
हो आणि आता पावसाळ्यात तर धुळीचा इतका प्रॉब्लेम नसतो त्यामुळे काळजी घेणं आपल्या हातात असत कि जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजेल आपण कारण की सारखं डोकं धुणे हा तर पर्यायच नसतो
आणि कसं पावसाळ्यात शिळं अन्न खाऊणे जास्त जेवढं ताजं जेवण भेटेल गरम जेवण भेटेल याची पण काळजी घ्यायची
हो बाकी काय नाही आपण अ काही बेसिक गोष्टींची काळजी घेतली तर आपल्याला जात तर कुठल्या आजारात आपला समोर नाही जावं लागणार त्यामुळे तुम्ही सांगितलेल्या उपायांची मी तर काळजी घे न ता आणि धन्यवाद तुम्ही मला याबद्दल थोडीशी मदत केली
ह नाही पावसाळा असो किंवा उन्हाळा किंवा हिवाळा तिन्ही ऋतूंमध्ये काही ना काही बदल होतच असतो त्यामुळे आपण शरीराची आता हिवाळ्यात शरीर म्हणजे त्वचेचे आजार तयार होतात दमट वातावरण असतं त्यामुळे उन्हाळ्यात उष्णता जास्त असल्यामुळे उष्णतेचे प्रकार होतात तोंड येणे डोळे येणे ह्या सगळ्या गोष्टी त पावसाळ्यात ह्या गोष्टी कपडे जास्त कोरडे नसतात ओले असतात मग तसेच वापरल्यानंतर पण त्वचेचे आजार हो सगळ्याच गोष्टी आपण व्यवस्थित पद्धतीने जर वापर केला तर प्रत्येक ऋतू आपल्याला आवडायला लागतो
हो बरोबर आहे तुमचं आणि आता बघा ना उष्णतेवरती सुद्धा मला काही उपाय हवे होते पण आता आपला टाइम संपलेला आहे आपण पुन्हा कधीतरी या गोष्टीवरती चर्चा करूयात आता आपण कॉल ठेवला तर चालेल असं मला वाटतं अ तुमचं काय मत आहे
नाही चालेल की कॉल आपण परत कधीतरी करू आणि बोलू या्या विषयावरती ह
ओके थँक्यू
वेलकम
हो तुमच्या बाजूने एंड करा कॉल